हा बोल की कशी आहेस?
बरे हे तू कशी हे
मी पण छान हे बोलकी कसकाय काढलीस
काय नाही आज म्हण रेसिपी आज दीदीच्या हातची करून बघावी दीदीच्या स्टाईल मधे
अच्छा ठीक हे ठीक आहे मग अ, कोणती हवी हे तुला रेसिपी?
अ तुझ्या स्टाईल नि कर ना मिथीपुरी ते सा
हा हा सांगते अ मेथीची जूडी घ्यायची, ते स्वच्छ निवडायची, आणि त्यातच्यात अजिबात देट घ्यायचा नाही फक्त पानं पानं घ्यायची आणि ती स्वच्छ धुवून घ्याय जरास नीतळवाय नितरल्यानंतर तिला चिरायची, चिरल चिरून झाली ना कि, एक आपल्याला त्याच्यामध्ये वाटण करायचंय मिरची आलं लसूण, खोबरं खोबरं नाही टाकलं तरी चालेल, टाकलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही, पण मिरची आल, जिरं, तिळ आणि अ हे सगळं टाकून त्याच वाटण करायचं,
दिदी मी लवंगी घेऊ शकते का, का तू कोणती घेती त्याच्यानुसार घेऊ? माझ्यानुसार घेऊ मी
नाही तुझ्या ह्याच्यानुसार घे कारण तुमच्यात कसं तिकट तुला चालतय तसं त्या हिशोबान तू घे हा मग ते सगळं वाटण त्या आ चिरलेल्या भाजीला लावायचं त्यानंतर त्याच्यात दोन वाटी गव्हाच च् पीठ आणि एक वाटी सॉरी एक एक एक किंवा दोन चमचे तू बेसन पीठ टाकायचं ह आणि त्याच्यान कारण त्याच्यामुळ जरास ते खुसखुशीत होती ना त्याच्यात त्यामुळं ते बेसनपीठ टाकायचं आणि तुझ्याकडे कॉर्नफ्लाॉवर असेल तरी तो टाकला तरी चालेल त्यांना पण खुसखुशीत होत एक छान होतात त्यांना सुद्धा पण तुझ ते हा दोन्ही टाकायच जरी तुला दोन् टाकायचे दोन्ही पण किंवा तू कॉर्नफ्लॉवर नाही टाकलास तरी चालते आणि त्यानंतर मग ते पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि मळून घेत घेतल्यानंतर त्याला थोडस तेल लावून ते ठेवायचं.
हा
ठेवायचं
किती मिनिट ठेवायचं तेल लावून पीठ
तेल लावून एक दहा दहा पंधरा मिनिटं ठेवायचं ते थोडस मुरून द्यायचं ना ते मुरलं की कसं फुगायला छान फुगतात. पुऱ्या मग ते मग ठेवलंच ना मुरत. कि मग ते लाटायचं तुला हव्या त्या आकारात लाटायचं आणि तळायचं.
हा हा ठीक आहे कसं डीप फ्राय करायचं की शालो फ्राय
हा
डीप फ्राय करायच की शोलो फ्राय
नाही डीप फ्राय करायचं डीप फ्राय करायचं आणि तळून घ्यायचं आणि त्या तळल्यानंतर मग अ आपण टिश्यू पेपर पर किंवा पेपर वरती ते काढायचं छान होतात करून बग
ठीक आहे ठीक आहे
हा आणि केल्यानंतर मग मग मला सांग कशा झाल्यात? ओके
हा हा ठीक आहे
हा चल ठेवू
हा हा